हॅलो
येतोय आवाज ताई?
हो हो हो येतोय येतोय.
कॉल सबमिट झालाय ना?
हो झालं झालं मला तेच टेन्शन आलं होतं, म्हटलं होतो की नाही असं काही परत व्हायचं आधीच्या कॉल सारखं पण छान झालं सबमिट.
हो नाही तेच झाले कारण मी माझे काल मला त्याच्यावरन अंदाज आला म्हटला आपण जास् त वेळ बोललो का तो सबमिट नाही होत कॉल त्यांच्याकडनं पण झालेला त्यामुळे मग मी नंतर हेच केलं. हो असंच झालं असेल कारण माझे त्यामुळेच फेल गेली नंतर मी विचार केला म्हटलं जास्त वेळ दहा ते अकरा मिनट दिलेली आप न जास्त वेळ बोललो की मग तो सबमिट नाही होत. त्यामुळे मग मी दहा मिनिटां वरती काही सेकंड झाले की लगेच कट करत होती. तर ते सबमिट होऊन जात होते.
अच्छा आधी माहिती पाहिजे होत.
हो यातून शिकतोच आहे आपण, संपत संपत आलाय मग आता शिकतोय काहीतरी
हो खरंच ना, बर आहे लेट पण थेट, काहीतरी म्हणजे लक्षात त येत ना मग,
हो लक्षात येत, आणि याच्यामुळे कस झालं म्हणजे अनोळखी पण असं ओळखी सारखं बोलल्या जात आहे ना, आता म्या पण फर्स्ट टाईम बोलतोय, पण असं वाटतय चांगली ओळख आहे. हा पण फायदा म्हणजे
हो.. हो..
तेच
तेच होतं, ग्रुपमध्ये कधी चे ऍड आहेत, जाणून बुजून कुणाशी बोलणं होत नाही आपलं
हो... आता कसं सर्वांनाच म्हणजे कॉलसाठी एकमेकांशी कॉन्टॅक्ट केलाच होता, पण कॉन्टॅक्ट केला बोलायला लागलो.
हो..
आणि अगदीच नॉर्मल गप्पा म्हणेजे, सगळंच बोललं जाते असं वाटत नाही कि
हो नॉर्मल गप्पा होत्या मैत्रिणीसारख्या, हे अस नवीन असल्यासारखं फॉर्मॅलिटी वगैरे नाही आहे काही,
नाही.... म्हणजे बिंदास बोलतात सगळे असं काही नाही. असं, आपण साधा फोन लावला तर, मग विचारणार आहेत.
हो भरपूर विचारतात, काहीच वाटत नाही डायरेक्टली नाव वगैरे बोलू नका, सांगू नका. बोलायला सुरुवात
काहीच नाही अशीच औपचारिकता पाहिजे, नाही का? म्हणजे सगळया गोष्टींमध्ये
तेच ना, छान आहे हे वर्कच छान आहे, म्हणजे असं कोणाला काही सांगायचं नाही काही नाही, पण मनात ल पण भरपूर आता मी आता एक दोन कॉलवरती बोलले, आपल्याच ग्रुपमधले मेंम्बर तर तस डायरेक्टली अस मनातलं, त्यांच्या घरच असं काही रिझन डायरेक्टली मोकडं सांगा, असं बोलत होता फ्रेंडली कि असं असं आहे आमच्या घरी, असा प्रॉब्लेम आहे तस
हम्म.. हम्म.. हे आहेत काही काही खूप छान म्हणजे, खरंच छान वाटलं, सगळे कॉल जेवढे झालेत ना, सगळेच छान बोलले रिस्पॉन्स मस्तच होत.
तेच ना
पाहिजे बरे, अजून नवीन नवीन हा मुलगा तिसरी ला आता, मुलगी साहावीत आहे. म्हणजे आता आता गेलेत, एक्झाम झालाय त्यांच्या मुलाचा रिझल्ट उद्याच आहे आता मुलीच झालं परवा दिवशी, ''हम्म'' मुलाचं उद्या आहे.
अच्छा!
हम्म.. पण मग ते काय होतं नेहमी कन्यापूजन असतं ना, मग आत्तु दिदीलाच बोलवतो. ते मला बोलवत नाही, मला जायचं आणि मग दिदिला छान छान गिफ्ट भेटतात. मग त्याला रडायला येतं, मलाच बोलवत ते कधी म्हणजे ते आ आत्या कडे कन्या पूजन असेल ना हा मग त्या आवर्जून सांगतात त्याला रेडी ठेव मी त्यालाही घेऊन जाते
हो घेऊन पण जात असल मग त्यांना पण मी असं काहीतरी द्यायला लागतं ते असं होताना
ते जास्त जेवायचं काही नसतं त्याला- त्याला घरचंच जेवण लागतं आत्तू कडे पण नाही कुठेच नाही त्याला म्हणजे मी बनवेन तेच खातो तो आता ही तसंच तोंड वाकडं होतं म्हटलं आता जेवण कर आत्तू छान बनवलेय ना एवढं सगळं तुमच्यासाठी तर म्हणे नाही मी घरी येऊन मॅगी खाणार आहे मला मॅगी दे म्हटलं फटके देईन मी आता अजिबात काही बनवणार नाही
हम्म-हम्म-हम्म-हम्म तेच होणार पण असं वाटत ना मुलांना काही असं वेगळ वाटत ना नवीन काहीतरी कर ताई त्यांची पूजा करतय भरपूर राहते ना पूजा करत. पाया वगैरे पडतं छोट मला म ते बघायला पण छान वाटत त्यांना वेगळ काहीतरी वाटतं.
छान वाटतं आणि ते आधीपासून ते कसं त्या वर्किंग आहेत त्यांना असं खूप वेळ नसतो मग त्या फक्त म्हणजे हिलाच घेऊन जातात माझ्या मुलीला मग अ बाकी कुणाला जास्त बोलवत नाही गर्दी गोंगट नसतो मग आत्तुचं कस आहे आता एकच घालते तर घेऊ दे तिला काय घ्यायच मग त्या डायरेक्ट दुकानात घेऊन जाणार तुला काय पाहिजे ते घे मग तिने घेतलं कि मग त्याचा पण हट्ट हट्ट मग दीदी ला कसं भेटत मला पण पाहिजे मला ही घेऊन जा म्हणून मग त्या घेऊनच जातात मग दोघांनाही आपली नवरात्र असते ना तेंव्हा आपण तसच आणि आता चैत्र नवरात्रीत ही तसच
हा-हा चैत्र नाही नवरात्री सर्वांनी साजर करत मला एकच मुलगा आहे. हा तुमच्या मिसळ बरोबर नाही तुमच्या मुलीबरोबर. आता तो पण सहावी ला गेला म्हणजे अजून त्याचा रिझल्ट नाही लागला. हम्म.
हम्म-हम्म
एकच वेळा का
अच्छा. आणि तुमची कशी जॉईन फॅमिली आहे का मग
हो जॉईन फॅमिली आहे आम्ही गावाकडे राहतो खेती वगैरे आहे कोटफार्म आहे आमचा
अरे वा मस्त.
हो आणि इकडे
हम्म.
सकाळी म्हणजे अस शेतात काम असत ना आम्हाला शेतात पण जायला लागतं हम्म जॉईन फॅमिली म्हटलं की
हो.
ये ये भरपूर आहे तो सारखं मोबाईल नाही बघता येत म्हणत होती
हो बरोबर आहे बरोबर हा मग काय
तेच ना तुम्ही जॉब वगैरे करता का घरी असता
नाही -नाही -नाही -नाही घरीच असते मी सध्या तरी फुल टाईम मुलांसाठीच असते घरातच अव्हेलेबल
हो मुलांना पण वेळ द्यायलाच लागतो आमच कस जॉईन फॅमिली आहे आजी आजोबा वगैरे राहता मग आम्ही, अ म्हणजे बाकी काम मशी त्यात जरी गेलं तर मुलांना बघता ते त्यामुळे,, आणि जॉईंट फॅमिली म्हटलं भरपूर मेंबर राहतं, कूणी ना कुणी राहतच मुलांची
भरपूर असतात आणि खूप सपोर्ट होतो,, हो हो आणि अ हे असं अजून गावात इकडे शेतात वगैरे राहतो तर तिथे राहतचं,, म्हणजे सगळेच राहतात एकत्र. पण मग सिटीत राहत असलं कि हा प्रब्लेम राहतो,, आता माझे तर सासू सासरे दोघे एक्सपायर झालेत त्यामुळे मग. आमच्याकडे नाही, आम्ही चौघंच असतो, मग ते आहे म्हणजे मुलांना मग नाही असं कोणी नाही कर,, घरात आजी आजोबा असतील तरी आपण जॉब साठी पडू शकतो बाहेर.
अ हो मग मुलांची म्हणजे जबाबदारी जे असते ना मग, ते घेता जबाबदारी ते म्हण ता बाबा आम्ही संभाळून घेऊ मुलांना, तुम्ही बघा तुमचं करिअरचं, तर मग असं बाहेर पडता येतं ना करता येत
हो म आत माझ्या ननंद वर्किंग आहे, तर त्यांचा मुलगा आमच्या जवळ होता मग त्या जॉबला जायच्या तर मग त्यांना टेन्शन नव्हतं,, त्यांना माहिती होतं आजी, मामी सांभाळून घेतायत, सगळं करतायत त्यामुळं त्यांचं झालं व्यवस्थित, पण मग मला नाही बाहेर पडता येत, कारण मग मी कुणावर सोडणार ना? आणि दोघ, दोघं मुलं बर त्यांना आधी पासुन जसं आपली सवय आहे, तर मग आपण पाहिजेच घरात त्यांच्यासाठी.
तेच ना, आणि आता कसं भरपूर ठिकाणी असं बाहेर मुलांना पाळणा घरात वगैरे टाक तात, तर ते मुलं असे म नंतर एकटे एकटे होऊन जाता.
की काय उपयोग ना मला सांगा,, पैसे इकडे कमवायचे एकीकडं पैसे कमवायचे आणि तेच पैसे दुसरीकडं भरवायचे. मग तेच ना,, एकीकडे कमावाय च दुसरीकडे भरायचे,, मग परत आणि मुलांपासून आपण लांब राहायचं. किंवा आपली पण चिडचिड होणार, आपलं एगजरशन एक्स्ट्रा होतं ना? परत त्यांना नेणं, आणणं, सोडवणं मग किती तो एक तर त्यापेक्षा मग ठीक आहे, सध्या अजून त्यांना गरज आहे यतोपर्यंत आपण घरात थांबून करता येईल तसं करायचं.
तेच आणि ते सर्व होऊन म्हणजे, इकडे पैसा कमवायचा आणि इकडे घाल पण तरी मुलांवर वेगळा परिणाम होतो ना ते,, असं बघ आता लहान मुलं डायरेक्टली असं, आईपासून वगैरे लांब राहिले घरापासून दिवसभर मग त्यांचा असे विचार व वेगळे होऊन जात, आणि एवढं आपुल
वेगळं होऊन जातं. माझ्या सोसायटीमध्ये म्हणजे अं माझी मैत्रिणच आहे आता तिचे आई बाबा दोघं जॉब करायचे,, तर त्यांनी त्यांच्या जॉब साठी त्यांच्या मुलांना,, अ असं बाहेर ठेवलेलं. डे केअर मध्ये वगैरे. तर त्यांच्यावर ते,, घरातले काही संस्कार नाहीच ना मग कंटिन्यू डे केअरमध्येध जे होईल ते होईल,, फक्त संध्याकाळी ऑफिस सुटलं की आई बाबा, जे लवकर येतील त्यांनी सहा वाजता तिथून डे केअर मधून मुलांना घ्यायचं घरी घेऊन यायचं, रात्रभर झोपणार, सकाळी उठले की फुल्ल स्कूल झालं की डे केअर,, त्यांच ते रुटीन बनलेलं होतं. तिला घरात सण, वार, उत्सव कधी काय करतात काहीही माहिती नाही. आणि सेम तिच्या मुलीच्या बाबतीत आता तेच घडतयं,,, म्हणजे ती आता वर्किंग आहे एक तर म्हणजे प्रेग्नन्सी,, तिचे आई बाबा म्हणायचे कि इतक्या लव पण नकोच तू हे कर करिअरला आधी महत्त्व दे, पण मग आता राहिल्यानंतर इकडे सासू सासऱ्यांची इच्छा होती की, अं आसू दे बाबा राहिले तर असं. पण मग तिचं असं झालं ना की मग आता आई बाबांचं ऐकावं, की सासू सासऱ्यांचं. मग ठीक आहे तिने ती प्रेग्न्सी कंटिन्यू केली पण अक्षरशः माझ्या मुलापेक्षा तिची मुलगी सहा महिन्यांनी लहान आहे आणि म्हणजे माझा मुलगा जुलैतला आहे तिची मुलगी जानेवारीतली आहे. तिने आधी लाल तिने दीड वर्षाची मुलगी होईस तोवर फक्त सुट्टी घेतली मुलगी दीड वर्षाची झाली ती केअर ला टाकायला सुरुवात केली. काहीही कळत नव्हतं त्या मुलीला म्हणजे इव्हन तिला नीट चालायलाही येत नव्हतं. उचलून
हो खूप छोटे मुलं असता ना दीड वर्षाचे. खूपच छोटी राहात एवढं फक्त त्यांना तर तेव्हाच जास्त आई गरज असते बोलता नवीन नवीन बोलायला लागता, काही माग
आणि मग डे केअर पण म्हणजे असं होतं नाही का तिथे फक्त त्या डे केअरमध्ये मुलीच होत्या मुलं पण नव्हते. अगदीच छोटी होती पण काय को इन्सिडन्स असेल नव्हती मुलं त्या मुलीला अस झाले ना. कि त्या डे केयर मध्ये म्हणजे आता माझा मुलगा ही तिसरीत, तर ती पण आता ह्या वर्षी तिसरीला जाईल पण तिची परिस्थिती अशी की जी कुणाातच मिक्सअप होत नाही. तिला फक्त डे केअरच्या ज्या आहेत मॅडम तिच्या ज्या सांभाळतात त्या डे केअर ची मुलं आणि स्कूलचे फ्रेंड्स यांच्या वेतरिक्त ती कुणातच मिक्सअप होत नाही आणि घरात आईलाच सणांचा अभाव झालेला आहे की तिच्याच बालपणात तिने एन्जॉय केलेला नाही त्यामुळे ती आता तिच्या मुलीला सांगू नाही शकत हे असं आहे म्हणून, तर परिस्थिती अशी की त्यांच्याकडे म्हणजे आता तिची सासू सगळं करते तिची सासू आली तरच दारात दिवा लागतो, तरच घरात देवपूजा होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप वाईट वाटतं म्हणजे आमच्याकडे बघून त्यांना नेहमी असं वाटतं की अरे यार, तुम्ही किती छान सगळं करता आमच्या घरात हे काहीच नाही माझी सून नोकरी करते पण उपयोग नाही. ती नोकरी करते तिने ठीक आहे तिला काय मिळत असतील पंचवीस हजार पाच हजार मध्ये तिने घरात बाई ठेवली मग ती बाई सगळी कामं करून जाते. मग हे फक्त रोबोट सारखं जीवन झालं ना, की यायचं जेवायचं, झोपायचं, परत आपले आपले रूटीन सगळ्यांचे ठरलेले.
तेच झालंय ना मग म्हणजे भरपूर जणांचा हाच प्रॉब्लेम झालाय.
हम्म
आताई दहा मिनिट झालीय. तुम्ही कॉल क पुढचा कॉल तुम्ही करा. ओके
हो हो चालेल चालेल ओके.